हॅलो, हा. हा, येतेय आवाज? हा, ते माझ्याकडून लागलं नाही.
हो ना, नाही, माझं ऍप बंद होतं जरा वेळ, दुसरं काम चालू होतं माझं. त्याच्यामुळे बहुतेक नाही लागला. हा.
दुसरं पण काय करता का? आणि
हा मी जॉब म करते न. ऑफिसमध्ये असते म थोडं माझं अधनं-मधनं काम चालू असतं, त्याच्यामुळे मला म ते, अं बंद करायल लागतं. इथेचं नासिकमध्ये च ये मी. हा हा, हो का? अच्छा हो का? म सिन्नरला कुठे राहायला होते तुम्ही?
अ सिन्नरला शिंपी गल्ली, बाजारपेठचये न, मेन मार्केट
हा हा, कारन ना, आम्ही खूप लहानपणी अ सिन्नरला राहात होतो अ तर म्हंजे मी पाचवी-सावीत त असे पर्यंत सिन्नरला होतो. तर ते सिन्नर, मला खूप आवडतो माझं खूप जवळच, म्हणजे असं अगदी नाही का, आपल हृदयामध्ये खास कप प्पा असतो तस ते गावये सिन्नर माज्यासाठी. ते शिंप.... पी गल्ली मी चांगली ओळखते तिथे म्हंजे
हो का? तिथे एक विठ्ठलाचं मंदिर आहे, समोरच त्या मंदिराच्या समोरच, आम्ही राहतो तिथे.
मोठं मंदिरये का? विठ्ठल मंदिर? काय सांगता, म आमचं पण सेम तिथेच होतं, असं मोठं मंदिर होतं, त्याच्या समोरच आम्ही राहायचो.
हा हा, शिंप... तिथेच राहता? राहत होते का?
तली माहित नाही, ते तिथे अ हे होतं पुढे सात सातपीर गल्ली वगैर
अय्या! ! तिथंच सातपीर गल्ली आहे ना, ते पण जवळचये तिथूनं. खूप जवळ आहे ते पण, हो, ओळखीचेच निघालो मग आपण. अहहह
अगदी अगदी, म्हणजे आम्ही जिथे राहत होतो तिथे सो तुमचं घर असनारये आता.
होच, आता माझं जे मम्मीचं घर आहे ना, तिथून सातपीर गल्ली एकदम जवळ आहे. म्हंजे असं पाचच मिनटाच्या अंतरावर ये.
हो का? ह ह, म तिथेच असणार म्हणजे तुम्ही सांगितलं ना विठ्ठल मंदिर त्याच्यावरून मला एकदम क्लिक झालं, की आमचं घर एक्झॅक्ट समोरच होतं त्याच्या, विठ् विठ्ठल मंदिराच्या समोर.
हा हा
आणि हा, ते तिथला मला सगळा परिसर आठवतो चांगला, पण आता बदल झाले अस तील तर काही माहि माहिती नि बो आता. बरेच वर्ष झाले ना. आता सिन्नर सोडून आम्हाला
मंदिर पण आता, बांधकाम ते केलं तिथे पण छान झालंय.
अच्छा.. तिथे एक आजी होत्या, आता बहुतेक त्या पण नसतीलच, तेव्हाच त्या अगदी म्हाताऱ्या होत्या. पुजारी, पुजारी असयच्या त्या, त्यांच्याशी होता आमचं
फोन अ फ्रेंड म्हणजे असा विषय वगैरे काय नाही ना नॉर्मल बोलायचंच आहे ना?
हा नॉर्मलच बोलायचंय, त्यांनी तर तसं दिलंय फक्त फक्त, आपली वैयक्तिक माहिती नाही द्यायची वगैरे, असं त्यांनी सांगितलंय, जास्त आ आणि, नॉर्मल बोलायचंय, वेगळ्यावेगळ्या विषयांवरती बोलू शकतो आपण, असं कुठल्या पण नाही का, म्हणजे असं, पाककला वगैरे? कमीत कमी दहा-दहा मिनिटाचा पाहिजे, म्हणजे शक्यतो पण, म्हणजे दहा ते पंधरा मिनिटांपर्यंत बोलू शकतोय आपण
मध्ये वीस कॉल दिले आहेत, म्हणजे ते एका दिवसात
नाही, नाही, तसं काही नाही आहे, ते हा म्हणजे एवढं कोणाला जम त ना, वीस कॉल करायला दिवसभरामध्ये, जसं मिळेल तसं, हो
ते जिओ स्टॉक्सच तुम्ही पण केलंय का पहिले
जिओ स्टॉकच केलं होतं मी पण त्यांचे ते बरेच ते हे होते पेमेंट चे वगैरे खूप इश्यूज होते ना, मग मी मध्ये सोडून दिलं होतं ते ते लवकर मिळत पण नव्हतं नंत
आता मला पण खूप दिवस झाले, म्हणजे अजूनपरत आलं नाही काय प्रोजेक्ट, जोश स्टॉकचं मी पण केलेत... पण मला जेवढं केलं ना, तेवढे पैसे सगळे मिळाले.
मिळाले ना? हा नाही माझं ते जरा यू पी आय नंबरचा वगैरे पण गडबड होत होती, एक-दोनदा चुकीचा टाकला गेला माझ्याकडून, थोडंसं इंग्लिश मराठी मिक्स झाले, काहीतरी अल्फाबेट, त्याच्यामुळे मग माझं ते पेमेंटचे इश्यूज झाले होते. त्याच्यामुळे मी थोडंसं केलं हा जॉब... करते मी, मी याच्यामध्ये मार्केटिंग टीममध्ये... हा.. तुम्ही काय करता?
मी हाऊसवाईफ आहे. मिस्टर पोलीस आहे.
अरे बापरे! कुठे? नाशिकलाच हा हा ह नाय मी सोलापूर सोलापूर तुम्ही बोला हा
हा, दोन मुलं आहेत, एक मुलगा, एक मुलगी, दोघं स्कूलला गेले आहेत... येतील आता ते तोपर्यंत मी बघू पला एकदा ट्राय तर करू
हो, माझे पण दोघं मुलं आहेत, मुलगा इंजिनिअरिंगला आणि मुलगी शाळेत ये
हा, मोठा आहे मग मुला हा माझा मुलगा ही पाचवीला आहे मुलगी
हो का? अच्छा, छोटे आहेत म्हणजे... हा, त्यांचं मग सगळंच असतं.
हो
माझे जरा मोठे येत त्याच्यामुळे खूप असं नाही त्यांच्यामध्ये अटकून पडायला होतं बाकी
सो हाय ए माय लाईफस्टाईलच अ म्हणजे प्रोडक्टच ते पण मार्केटिंग टाईपच आहे पण त्यात पण आहे, इन्कम चांगलं आहे, सगळं माझ्या नावावरच आहे, आणि जास्त थोडं मिस्टरच बघतात.
हां
अ वीकली इन्कम येत असतं त्यात वीकली म्हणजे? आता तुम्हाला सांगू ना सध्या तरी तीस ते पस्तीस हजार पर्यंत आमचं वीकली इन्कम आहे.
अरे वा किती छान हो ना हा नाही मंग.
पर्यंत थोड वेळ लागतं, पण एकदा टीम सेट झालं ना मग काही नाही एवढं.
नाही म तुम्ही पण त्याच्यामध्ये थोडं थोडं असं बघायला पाहिजे, कामामध्ये थोडं लक्ष घातलं तर म तुमच्यासाठी पण बेटर राहील.
हो नाही मी पण म्हणजे असं रिटेलिंग वगैरे करते, पण कसं थोडं जास त माला नाही जमलं मिस्टरच जास्त
अ नाही ते तर होईलच पण थोडं थोडं आपल सहभाग. ठेवायचा म हळूहळू होतं म्हणजे, आपण पण म्हणजे नुस त अगदी घर एक घर असं ठेवलं ना म आपली काय पुढे ग्रोथ नही होत. काही नाही सगळं आटकून पडायला होतं हो ना! हूं थोडंस वेगळेपणा!
बिझनेस बद्दल या, एम आय लाईफस्टाईल बद्दल ऐकलंय का? हा ना म्हणजे प्रोडक्ट बेसिसच आहेे ते पण सगळं म्हणजे हेल्थकेअर वगैरे सगळं सगळं प्रकारचे प्रोडक्ट आहेत त्यात.
अच्छा अच्छा ओके हां हां हां!
दोन तीनदा, एक दोन चार जण तर आपण एकदा मिटिंग घेऊ, मग म्हणजे मी मिस्टरना जेव्हा घेऊन आले ना! तुम्हाला एकदा फक्त माहिती मिळेल लागलं त नासिकला मी येते आता, मे महिन्यात येणार हे! मग तुमचे कोणत एक दोन चार जण असेल तरी पण मी नासिकला आल्यावर तुम्हाला भेटते. दर विकली अ म्हणजे आमच पेमेंट येतच आता! प्रत्येक बुधवार म्हणजे बुधवार एक दिवस इकडं तिकडं जात नाही. हो आता रँक आमचं एन टी सी आहे! नॅशनल टीम कोऑर्डिनेटर आहे सध्या, चार वर्ष झाले आता करतोय. हूं पनं छान हे! कम चांगलं आहे आणि अ लाईफस्टाईल पूर्ण आपलं चेंज होऊन जाता. चांगलं आहे कांड! आणि नॉमिनी सिस्टीम आहे खूप प्रकारचे यात फॅसिलिटी खूप आहेत. आणि मेन नॉमिनी‌ सिस टिम आहे म्हणजे म्हणजे अकस्मात समजा मला काय झालं, कुणाला पण काय झालं तर हे बिझनेस जसेच्या तसं आपल्या मुलांच्या नावावर ट्रान्स्फर होणार, आणि जेवढं आपलं इन्कम आता सध्या येत ते पूर्ण आपल्या मुलांना पण येणार, मंथली येणारच. हं चांगलंय बघू मी आले तर भेटते आप पण बोलू मग एकदा.
हो पण म तुमचं म्हणजे असे मेडिसिन्स वगैरे आहेत का औषधं औषधं आहे की, का असं म्हणजे व्यायाम
तेच ना हेल्थकअर म्हणजे औषध स-सर्व ह्याच्यांनवर औषध आहे आणि आप लं प-पर्सनल केअरमध्ये‌ अ आपला फेसवॉश अ सर्व प्रकारचे सोप आहेत.
अच्छा!
आणि मुलांना पण असं कवच प्राश न्यूट्रीलाईफ आणि सर्व आप पलं म्हणजे व्हेजिटेरियन प्रोडक्ट आहे, म्हणजे त्यात असं बाहेरचं काहीच युज करत नाही
चांगलंय चांगलंय छान हे, पण म ते को-कोण!
ते अ हेच आपलं याला आहे, चेन्नईला स्व बनवता आपलं सगळं‌ हो!
अच्छा अच्छा हूं हूं हूं! छान आहे, तुम्ही आलं तर आपण नक्कीच भेटू, तुम्हाला पण सगळं एकदा हा हा. चालेल ना, भेटू, कुठं राहता? परत मी माझ्या ओळखीत नासिकला मी इथे, कॉलेज रोडला राहते. हा हा, त्याच्यामुळे मग बाहेरच, तिथेचय. सगळं नासिकलाचय माझं. माहेर सास त सगळं नासिकलाय. हा हा. त्यांचा नंबर, त्याच्यामुळे सेव करून ठेवा, हा चालेल ना, कॉन्टॅक्ट हां, आ असेल तर कसंय
सांगता येतं ना?
सांगता येतंय, बोलता येतंय, हो ना, हो हो, चालेल अगदी नक् कीच, हा, बाकी काय चाललंय? सोलापूर अहां. सोलापूर हा ऊन भरपूर, हो. थोडा पाऊस पण झाला इकडे नासिक पला नासिक भागाकडे दोन दिवस पाऊस झाला कडे पाऊस पडलाय. हा हा हाआ.
सातपिर गल्लीम अ एकदम आमच्या खूपच जवळ, तुम्ही तिथे रहात होते का? तिथे एक वीहिर, वीहिर आहे तिथे एकं.
हो का, मग मला असं वाटतंय, अअ नाही मला असं वाटतंय, म्हणजे आम्ही जिथे राहत होतो बहुतेक, त्याच घरात तुम्ही राहायला गेले की काय, म्हणजे तिथे त्यांनी काहीहतरीह्ह रिडेव्हलपमेंट केली असेल, किंवा काही केलं असेल. नाही नाही.
म्तर हणजे हे पहिल्या पाासून म्हणजे आजोबांचंच आहे जुनय, हो, आजोबांचंच आहे ते. अ तिकडचं काय नम, सरनेम काय आहे सांगा मला माएरचं?
भोसले.
भोसले?
बसले सर, हा, पण आम्ही खूप पुर्वी होतो, म्हणजे आता तिथे कुणीे ओळख णार नाही आमाला आता, नाई ओळखणार. खूपच पूर्वी होतो म्हणजे, अगदी म मी पाचवी सहावीत होते तेव्हा होतो, आता मला किती वर्ष झाले, तीस एक वर्ष झालेलेय सिन्नर सोडून ह्ह त्याच च्यामुळे कुणी नसेल, पण ते भाग मला चांगला आठवतं. छानये ते तिथे सिन्नर, नाही रेंटल होतं ते हा हा, रेंटल होतं आणि मधे मी ऐकलं की त्यांनी ते म्हणजे, नवीन तिथे बिल्डिंगअ अ उभारलीय आत
आता खूप ज डेव्हलप झालंय, सिन्नर पण, म्हणजेच ते खूपच सर्वकडे मोठे मोठे बिल्डिंग झाले आता. हंम्म, म त्यानंतर तुम्ही म्हणजे सिन्नरला कधी आलेच नस तेलका?
सिन्नर ला म्हणजे अ आलो आम्ही, पण ते गावाच्या बाहेरच होते, ते काय ऑफिसेस वगेरे होते एक दोनना. असं गावात जाणं कायी झालं नाही, पण मला एकदा जायचंय आहे सिन्नरला, खूप माझी खूप जुनी इच्छाय. अह्ह ह्हअ, मला बघायचंय, काय काय हे केलंय असं. या, होय ना? हा मला बघायचंचय सिन्नरला. मग बोलावते. हा हा, नाई. तुम्हाला दाखवेल पण ते छानय. हं. अ देवीचं मंदिर गावाबाहेर होत
तेचं, गावाभाहेचं देवीचं मंदिर, हो तेच बोलते मी. नाही ना, तिथे राहत नाही, पण मी गेले ना म्हणजे बऱ्याच वेळा जाऊन येते मग. असं मंगळवार वगैरे शुक्रवार मग, एक महिना राहते मी गेले ना, कारण सोलापूरला दिलंय ना मला, आता आधी मध्ये जायचं होत नाही लांब पडतं ना. लांब पडत मग मी एकदा स्कूल सुट्ट्या पडलेला मे महिना एक महिना जाते मग.
हो ना हा बरोबर आहे. ते मंदिर माहितीय आहे मला, माझ्या एक दोघी मैत्रिणी पण राहायच्या तिकडे आणि परत ते मोठ असा एक गणपतीच मंदिर वैगेरे पण भैरवनाथात
हो हो हो ते ज ते पण आहे अगदी जवळ आहे, भैरवनाथचं बोलताना तुम्ही एकदम मोठा गणपती आहे. हा ते जवळ आहे, ते घराच्या आमच्या जवळच आहे ते पण. हम्म आणि गावाबाहेरचे देवी जे आहे ते थोडं लांब पडतं.
थोडासा लांब.
पण ते आम्ही चालत गेलो तरी पण एक दहा पंधरा मिनिटात पोहोचतो तिथे, हम्म.
हा ते मला वाटतं ना आमच्या घराच्या खाली बँक ऑफ बडोदा हे होत बँक होती, हा. हो ना म्हणजे बँक अजून आहे तिथे? बँक आहे तिथे, हो का अच्छा अच्छा, म्हणजे आमच्या घराच्या खालीच होते ते बँक.
हा हा आहे ते बँका अजून.
हा ना मग तिथे अगदीच जवळ असेल मग आता मला यायलाच लागेल एकदा कधीतरी कारण
तुम्ही जे बोलताय ना बँक ऑफ बडोदा, आजूबाजूला पण म्हणजे मॉल वगैरे झालेय आता.
हो अच्छा अच्छा, हो का ते समोर अस, बियाणांचं दुकान होतं. बी बियाण्यांचं दुकान वगैरे होत ते आहे का? हो का, अच्छा अच्छा ह ह बरच हो ना, आता काय काय बदल झाले काय
हो बाजारपेठ, मेन बाजारपेठच आहे ना ते. अ सोन्याचे दुकानं, कपड्यांची दुकानं, सगळे तिथंच आहे.
तिथे ना हा हा, आम्ही होतो तेव्हा पण होतो ते, एक शिवाजी चौक
शिवाजी चौक हो हो तेच शिवाजी चौक सातपीर गल्ली म्हणजे थोडा बॅक साईड बॅक साईड येत, बॅक साईड आणि पुढे पुढं गेलं तर मग मार्केटच हाय.